हो माझ पण लाग नाव माझ्या इकडंनं म्हणाला एकदा कॉल केलेला आहे. परत लागे ना आता केलेलं तुम्ही- कॉल केलेला आहे परत करू शकत नाही असं आलंय त्येच्यात
परत करू शकत नाही येतं, ते येत नाहीे. तुम्ही पुढचा कॉल कर म्हणजे त्याच्यावर परत क्लिक करायचं मग ते दुसरे येतय
येतंय काय? काय माहिती नाही बा आता मी पहिल्यांदाच आता तुम्हाला लावालतो माझा अजून एक पण नाही आता ह्यो तुमच आलेलं माझ पहिलं आहे ह्यो आता तुमचा दु सरावा नाही
आता तुम्ही परत मला कॉल करायलासा कनाय आता उद्या करा काय. परत करायलासा कणी ते नंबर डाईल अस कणी त्यांच्यावर ते खाली व्यक्तीला कॉल करायच येतंय कणी त्याच्यावर क्लिक करायचं म परत जातयच मी जर कॉल उचलला असला तर मग ते किती सेकंद बोललोय ते टायमिंग पडतय नसल तर झिरो म्हणून येते आणि मग परत मला कॉल करू शकताय तुम्ही परत नंबर डायल करायचा माझ आणि परत कॉल करायच
आता आणिक आणि एकटीला फोन केलालो ती म्हणली की परत म्हणजे थोड्या वेळाने फोन करतो मग तुम्हाला नंबर देतो म्हणलेली बा तीजा कुणाचं राहिलय वाटत टास्क
नाही एक एक जणांनी कस म्हणजे अकाउंट ओपन केलेत आहे ना दुसऱ्या दुसऱ्यांच अस
होय होय त्याच्यामुळ दोन दोन असल्यामुळे त्यांच त्यांना बर पडतय ओ ते
हा मग ते फोन फ्रेंडच ज्यांचं राहिलंय कणी आता मी पण तसंच झालं मला दुसरा नंबर दिलेली तिनं मी कॉल केलेला मग दुसऱ्या नंबर वर करा म्हटली मी उचलतो मग ते तिच्या मम्मीचा का काहीत होत मग उचललेली मग तसं कंप्लीट केला त, ते ब्लाउजच म्हणाल तसं का नाही मगाशी मग ते शिलाई तेन तिथं कशी हाय ओ
इकडं आहे बा किंवा एकश्या ऐंशी साध्याला माझे डिझाईन नाही काय नाही
म बाहेरच घेतताय का शिवायला
नाही हा हे घरात न टायमिंग भेटत नाही ते कावा करतो त्याच लई हे हाय ओ आहे केकच एवढं ह नाही बाबू नो त्याच गुंडळून ठेवा कंबर जाते हेच काही नाही दोन तासाचं काम.
होईस की केकला म तरी एक केक ला किती वेळ लागतोय?
एक तास लागतो इथ तरी पण शिजायला आर्धा तास आणि कराय आर्धा तास.
मग ते कशावर हे करता येते.
गॅसवर होत ल हो. नाही ओवन नाही वापरत मी ओवन मध्ये शीज ते नाही शिजत की गॅसवरच घालतो शिजत.
हां हा म बरं आहे कि ते.
होय.
ओव्हनचा कसा अंदाज म्हणजे येत नाही काय?
नाही यंदाज येत त्याचा त्याचं काय आपण कधी वापरलेलं नाही त्याच्यामुळं
होय होय आणि ते आपण कसं ह्याच्यावर शिकलेलो असतोय म्हणजे केलेला आस ते इचारते त्या मुळं ते बरं पडतयं हो हां हां.
आता काय आजून? ओलसरच आहे आं होल मारायला तीत ड्रिल मशीन. कुटं वरती मामा माराल तीत ना ते लागलंच नाय. बोला कि.
हां तेच म्हंटलं तिकड शिलाई आमच्या इकडे पण भरपूर आहे बघा. दोनशेच्या पुढं साध आणि हेच साध्याला दोनशे. आस्तर त्यांचं परत दुसरे दुसरं हे करायचं म्हटलं तरी जास्त
होय आमच्या इथं पण आहेत मी आत्ता कित ती तीन चार शिवलं असेल बगा.
हां हा ते बरं आहे कि म आपलं आपलं तरी बाहेर पडतंय ते. बाहेर द्यायचं म्हंटलं तर पाच सहाशे रुपये घालायला पाहिजे.
वडाय लागले तीत राहूदे की तीत बोला कि.
हां.
होय म तुम्ही काय करतायसा?
मी काय घरीच असते.
हम हम.
माझं पण मुलगी लहान आहे त्यामुळं कसं जॉब बाहेर होत नाही करायचा. म बरं आहे आपलं. हे घरात बसायचं म कुठलं गटांचं वगैरे आलं की तेवढंच काम करायचं आसंय.
होय कालते की.
म तुम्ही आणि काय? ते तुमचं केकचच होत आसल तेवढं पेमेंट ते घर बसल्या बरं आहे की. शिकायला म किती तरी शिकायला घेत?
तरी पण आहे महिन्याला तीन का चार हजार रुपये आहे बगा.
हां हां. किती एक महिन्यासाठी? हां हा म त्याच्यामध्ये काय काय शिकणार फक्त केक आहे दुसरं पण काय शिक
नाय नाय नुसतं केक
हां हा बेकरी वगैरे घालायला बरं आहे आपलं आपलं
होय.
मग बाहेर आसं बेकरीत वगैरे देत नाही काय केक करून असं
च आं काय केली काय आओ तुमच्यात आणलाय केक. तुम्ही घेतला ना तसा आसं काय करायला बाहेर नाही घरातल्या घरात तेवढं. बेकरी घालायसा. घरात तयार व्हायला पाहिजेत ना हम
ते पण बरं पडत नाही ते त्यांना
होय.
हम् म्हणजे त घर बसल्या वगैरे काही काम आहेत का नाही.
कुठे इकडं
हा सर
इकडं काय नाही घरातलं तेवढंच दुसरं काय नाही- इकडे कस खेळ लागल त्याच्यामु काय नाही तिकडच्या भागात जर आहेत तर घर बसल्या काम
हो तिकड काय म्हणजे कसं एक एक ठिकाणी आहेत एक एक ठिकाणी नाही आहेत. आमच्या इथे पण नाहीये कोल्हापूर साईड ला गांधीनगर वगैरे अशाच ठिकाणी चालतेय. तिथं कसं सीझनला पेमेंट पण भरपूर भेटतय आणि चालतंय पण ते करायला.
होय का
महिला तिथल्या एक बाई घरात नसते तिकडची
होय इकडं काय
इथ करायची इच्छा आहे खरं कामण आहे ता आहे.
वय तेच झाले आता.
करायला मापा आपण धडपडतोय खर पाहिजेत की कामं तशी वेळेत व्हायला पाहिजे घरातला आवरून जायला पाहिजे परत यायला पाहिजे. त्या टायमिंग पयंत मग के तर ते सतरा फ्वर आहेत की नाही म्हणजे कसं शिकत आपलं साहित्य
होय
मग तेवढं की एक रोज घरला घेऊनच यायचं कि ते आपण शिकाल तेवढं
नाही नाही ते त्यातलं त्यांचं पण असत नाही थोडं त्याच्यात सगळ्यात शॉर्टकट करून देतात ते
हा हा म्हणजे प्रत्येकी शिकवायच परतेने घेतात मग त्यातला आपल्याला थोडं देतात.
होय म्हणजे किती बॅचस त्याच्यातलं सगळ्यांच्यातलं थोडं थोडं थोडं थोडं टेचट लाग
हा हा म एक महिन्यात पूर्ण शिकून आपलं होतंय पूर्ण.
जर आपल्याला म्हणजे कळालं तर एका महिन्यात होते नाही कळालं नाही हो
म परत आ पैसे भरायचे आणि परत शिकायचं हा ह बरं कि हा प्रॅक्टिसला यायला पाहिजे होते.
प्रॅक्टिसला आणि ऑर्डरी पण तेवढ्या यायला पाहिजे का म्हणा परत ना आपल्या तेवढं घरातन ते पण व्हायला पाहिजे सगळं
आ आमच्याकडे तर फ्लेवर्ह आम्हाला दोन तीनच माहित आहे एक स्ट्रॉबेरी ते आणि कुठलं पायनॅपलचं एक आणि हे आपलं चॉकलेट. आणि जास्त मुलांना कसं चॉकलेटसच लागते बाकीच फ्लेवर्हच माहत नाहीत त्यातलं
कुठला अजून रेड व्हायलेट आहे रेड रोज परत ना मँगो ऑरेंज सगळं फ्लेवर सगळं कुठलं नाही ते आलेत आता बटरस्कॉच पान परत नाईस. क्रीम व्हनिला सगळं सगळं प्लॅन
म्हणजे आईस्क्रीमचा फ्लेवरर सगळ केकमध्ये आलं
ह सगळं आलंत
हा मग ते सगळं तुम्ही करताय.
होय रसमलाई
हां हां.
परत ना कुठला आणि कुठला आहे ब ते. सगळ्यात जास्त नावं म्हणून तर काय पाट नाय.
ह.
ध्येनात येईल ध्येनात येईल तसं सांगाय लागतयं.
हा हा.
किंवा ते आम्ही हिल्स काढलेलं मधी मधी तर असं लिहून काढलेलं म ते तेच्यातन हे करत होतो पाठवायचं तेनासनी कव्हा सांगत बसायचं.
होयच की.
घरातलं आवरारायचं का ते सांगत बसायचं हे हे कन्फ्युज होतयं तेच्यात
ते बरंय की म एक पॅम्प्लेट काढायचं आपल्या आपला हेचं. द केक च कुठले कुठले हे आहेत ते आणि पाठवायचं.
होय तसचं केललं आम्ही मधी.
हा हा.
आता कसं मला पण राहिलेलं ते तव्हापासून मी ते डी हे केलेलो. बंद गेलेलं ते घ्यायचं. कॅरेट झालं तिथंनं आणि एक दोन तीन महिने ते त्रास तेच्यामुळं. हेच केलं म आतां चालू केलयं आणि परवा आलेलं दोन ऑर्डर. हे कसं खेडं लागलं आमचं तेच्यामुळं इकडं लयं लयं असतयं नसतयं बाहेरचं. हेंचं मित्र तेंन देत्यात. किंवा हिथंनं लांब जायला लागतयं दीडकिलोमी आणायला जायला लागतयं तर ते चटणीचं माणसं हीथंनच घेत्यात नाही मग.
हां हां म्हणजे तुमच्या इथनं अंतर जास्त आहे काय ते आणायला जायचं.
होय अंतर जास्त हाय तेच्यामुळं. आणि कसं माणसं त्या येण्या जाण्याचा खर्च तोच इथं हायं हिथं दिलेला बरा असं म्हणत्यात तर पण. एक एक.
आम्हाला मधी ऑर्डर लयी हुत्या तर काय आम्ही बंद केलं ती चुकी केली.
बंद केल्यानंतर परत यायला बघत नाही तो म चालू हायं का नाही परत मिळतयं की नाही असं वाटतयं नाही ते
नाही कसं माहिती काय बाहेर जायला लागतयं त्याच्यामुळे आम्ही हमखास विचारत्यात.
हा हा.
बाहेर जायला लागतयं नाही. आणि कसं क्वालिटी आहे, म्हणजे बाहेरच्या बेकरीतलं हेच्यातनं दूध घालत नाहीत. प्रेमिक्समध्ये. हे दूध तेन घालून म्हणा ते जरा टेस्टी लागतयं.
हा हां.
बाहेर तेच्यात दूध तेन घालत नाहीत.
एकदा कुठला तर बिझनेस चालू केला आणि परत बंद केला की परत चालू करायला ल दिवसला
कु दिवस आणि कसं आपल्याला पण जरा त्रास होते नाही त सवय लागलेली असते अरे आ आता अचानक येत आहे ना ते सगळच त्याच्यामुळे ते न को वाटते परत ना
ह
अंगाय असलं येतयं नाही तवां कसं. बघून हा आपण करतोय करूया पण पुढं जायला येतयं. असं नाही हेच्यात.
होयचं की. मं आता घर बस